हॅलो.
हा बोला ना.
हा बस
येते ना आवाज?
ह तेच फोन होय.
हो ग हम्म हम्म काय म्हणतय हम् तुम्हाला याची भाजी येते का अंड्याची भाजी. अंड्याची येती का तुम्हाला भाजी?
नाही रस्सा बनवत असतो मी जस नेहमी बनवतो तसा म्हणजे कशि ग्रेव्ह व्ही वाली म्हणत आहे की अशी रशी.
दोन्ही पण सांगा कशी बनवतात ह ह कशी.
मी मागे बनवली होती ती कांदा, खोबरं. कांदा कांदा असत ना. कांदा खोबऱ्याचा मसाला म्हणजे हो भाजायचा. पहिले खोबरं भाजून घ्यायचं कांदा असा उभा चिरायचा. चांगला जास्त घ्यायचा कांदा मसाला जास्त बनवायचा असेल तर. आणि खोबरं घ्यायच. हॅलो हॅलो हॅलो हॅलो
चिरायचा का?
हा हा बोला ना. हॅलो
हा येतो का आवाज हा येतोय का आवाज हा हा? मध्यातच कस काय गायब झाला की.
हो ना हे नेटवर्क कमी जास्त करत आहे ना आता हे आहे पाण्यामुळे.
हा पाऊस चालू
हो ना इकडे चालू आहे पाणी आज आभाळच होतं पूर्ण. हम्म हा त्याचा मसाला बनवून घ्यायचा. हम्म नाही रे भो असं आता तेच चालू आहे असं. पूर्ण पतला कांदा चिरून घ्यायचा तेचा भाजून घ्यायचा कांदा. खोबरं भाजून घ्यायच. त्याच्यान हं, त्याच्यानंतर त्यानंतर मग पहिले आपलं जे खोबरं असते ना, ते काढून घ्यायचं मिक्सर मधून. कारण की खोबरं लवकर निघत नाही, खो मिक्सर मधून. हो भाजलेलं खोबरं. ते पहिले काढायचं म्हणजे मग ते कस एकदम बारीक निघते. आणि त्या खोबऱ्यामध्ये जरासे आपले खडे मसाले टाकायचे पूर्ण. लवंग, हे आपले, हा खोबऱ्यामध्ये. मिक्सर मध्ये, हं. मिक्सर करताना मिक्सर करताना टाकायची.
हं.
म्हणजे मग आपण जेव्हा भाजीत टाकू ना, तेव्हा भाजीत टाकायचं काम नसते. तर मसाल्यालाच चव येते त्याची.
नाही बरोबर आहे.
मग त्याच्यामध्ये खडे मसाले टाक असे सगळे घ्यायचे, दालचिनी अ इलायची अ अजून मिरे, असं दोन-दोन नाही तर चार-चारचं प्रमाण घ्यायचं. दोन मिरे, दोन इलायची म्हणजे मग तो जास्त गरम नाही राहीलं ते गरम राहत नाही, पूर्ण मसाले ते मस, हो दोन दोन म्हणजे तो व्यवस्थित राहतं तिखट. कारण की आपण भाजी मध्ये तिखट टाकतो ना. कलर साठी, टेस्ट साठी. हं. करून ते झालं मसाला.
तर, तुम्ही ते
अंडं पहिला उकळून घ्यायची आपली आणि मग त्याला छिद्र पाडून घ्यायचे.
अच्छा, छिद्र पाडायचं का? इकडं काय करतात माहिती का? अंडे अर्धे करून टाकतात. जेव्हा आपण जेवायला बसतो ना, तेव्हा ते
ते पिवळ्या पूर्ण पळून जातात ते, त्यातून बाहेर.
तेच त, मग ते होते पांढरी भाजी.
ते मिक्स होतात ते पूर्ण. पिवळं जे आहे ना ते भाजीत मिक्स होते पूर्ण.
हां, ते कसं करतात? जेव्हा जेवायला बसतो, तेव्हा ते रश्शात असे टाकून खातात. मी याची टेक्निक बदलली. मी काय केलं, अंड घेतले आणि अंड्याला आपलं तेला मध्ये
हं, तेच तसंच फ्राय करायचे, छिद्र पाडायचे आणि फ्राय करायचे. म्हणजे ते अंदर
अरे इतकं टेस्टी लागते ते. मी ते हे याच्यावर पाहिलं, इन्स्टाग्रामवर. अंड्याचं तसंच केलं. त्याला छिद्र पाडले,
हं, मस्त लागतं ते असे, कुरुम कुरुम लागते वरची लेअर त्याची
ह, त्याची लेअर. हं, तसं खाल्ल्यापेक्षा ती लेअर चांगली वाटते.
मस्त ते. आ बोलू मधन कापल्यापेक्षा तसं मस्त लागतं अखंड अंडं.
हा, तुम्ही करून पाहिलातं का तसं?
तसं ते एकदम तसं नाही केलं, फ्राय वगैरे करून. मी छिद्र वगैरे पाडून, जरासं तेलात एकदम फ्राय नाही होतं ते थोडसं काहीतरी आणि मग रस्सा केलता त्याला, तशी करून पहाय लागेल.
हं हं. मी एकदा हं, मी एकदा काय केलतं माहिती ल्या. अ आपलं जे हे जे आहे ना, वाटी घेतली वाटीला लावलं तेल, हं. वाटीला लावलं तेल आणि आपलं जे भांडं आहे त्याच्यात पाणी ठेवलं आणि ती वाटी मध्ये टाकला, वाटी मध्ये काय केलं? अ थोडसं तिखट टाकलं आणि ते अंड फोडलं आणि त्या वाटीत ठेवून दिलं, आणि त त्याच्या त्यावर काय केलं हे टाकलं, मग त्याला हलवायचं नाही. ते वाटील मग
हलवायचं नाही त्याला?
हालवायचं नाही, वाटीत तसंच ठेवायचं.
हम्.. हम.
या खायला.
हा.. हा.. मग? हॅलो.
आणि काय-काय करायचं, त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडसं तिखट-मीठ घालायचं.
हा. हा, बोला ना बोला. कोथिंबीर आणि तिखट.
हा थोडं, थोडसं टाकायचं. एकदम लाईट आणि ते अंड काय करायचं एकदम आरामशीर फोडायचं आणि त्या गोलवर टाकून द्यायचं. त्या आपल्या, वाटीमध्ये आणि मग त्याच्यावर थोडसं झाकून ठेवायचं आणि त्याची लेअर अशी नीट मधुराला मी दा दाखवल होतो केलेलं. मग एकदम असं प झाल्या पाच मिनट ठेवायचं मग काढायचं आणि मग अअं आदर असं काढून घ्यायचं वरच. चा शेप माहिती का? कधी के पॅनकेक कसा
हां हां, हो का?
म्हणजे आतमध्ये पिवळ आणि झालेलं असत ते स्टीम झालेलं आणि आजूबाजूला अ पांढर पांढर एकदम मस्त असं दिसते
बनून पाहाला लागेले होते करून पाहाव लागेल ते एकदा झालं का मग बेसन बनवण पूर्ण
हे काय बेसन आमचं झालं शिजत आहे हा
हो ना त्याला आता म गायक बनवलं भाकर बनवली की पोल
अ भाकर बनवली आणि सकाळी ते जरा असं उरलं तर पालकच पालकी भाजी तर पालका पालक टाकलं त्या याच्यामध्ये भाकरीत पण पालकाची भाजी बून दालपालाची भाजी म्हणजे हे नाही चांगली य करतात काही उरलं ना मग भातात तरी टाकली नाहीता मग धपाट्या तरी टाक
हा मला डाकताये चार तुम्ही भा तुम्हाला भाकर येत होत्या का पहिले बता
नव्हतेय पण आता मी फर्स्ट टाइम ट्राय केल तर पहिली नव्हती जमली मग दुसरी जमली त ्रीम आता मग तची प्रॅक्टिस लागते ले त्याला इतकं त्याला इतकं चुरा लागते मला तर ह प मकरा तंगी त हम्म हम्म आत्ताने मला सांगितलं होते कसं कराच
हो मला मला त्यांनाच सांगितलं ते गरम पाणी टाकून करायचे म्हणजे मगि ोटत नाही हम्म म्हणजे आपण बनवतो तेव्हा गरम पाणी करायचं मग त्यांना भिजवायची की म मग ते तोकत नाही म मा मस्त होता
मग मी थापायला गेले की तरी चिरात पडतात
तर त्याची सवय असते ना त्यांना सवय ते असं पटपट हे करतात मस्त आपल्याला नेहत भे ते करत लुटूनच जाते आपल्या ज ते
कशी काय करतायेत का बी पटापट
ती सवय सवय
हा स वय झाली त्यांना हात पण आत्याचा बराबर बस
हम्म व्यवस्थित अशी पतली बनत त्या भाकण मस्त बरोबर बरोबर.
हम्म हम्म.
बाकईसोबत काय भाकर अजून. खिचडी भात वगैरे हम्म. मग संध्याकाळी असते का मात की सकाळीच राहते तुमच्या इथे.
काला आपण नाही का पळीचा काला करतो.
हा.
कोणती भाजी असलं रसायचीिथ काला करून खात.
हो हो का म्हणजे मग भात खात नाही ना.
नाही. पाच दाल पालक बनून आपली आपली इथच तुरीची दळ टाकून. तस केलं होतं भात नवताकाई
होय
तसच सुुकाला करायचा पुणीच
हु काला करून खाल आसेन ते पण काला वगैरे कायला की भाताची कमी नाही वाटत
हा मेन म्हणजे इथे ते. अ काला जास्त खातात काला कोणत्याही भाजीचा काला.
हु कालान पोट भरत.
हो ते तर आहेच रसाची भाजी असली आणि कालला केला गे असं.
हम्म, म्हजेत पळीत रे दोन. तीन घासत संपते.
हो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पटकन म्हणजे एका पोळीचे चारच घास होतात.
हु हुं.
पूर्ण अस मिक्स राहते ना केले ना.
हं हं. मस्त आहे पण आता जे पालताची भाकरर किरी एवढी टेस्ट.
ह वेगळीच टेस्ट येते त्या भाकरी चयचि.
हम्म तपण मस्त लागलं ते.
आता उद्यापासून तो क्लास लावला मी.
कोणता क्लास?
हे इथं ती हे आहे ना सोनाली ब्युटी पार्लरच. त गवर्नमेंटचा घेतय क्लास. गव्हर्नमेंट थ्रू म्हणजे गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट भेटते त्याला. तूमच पार्लर झालेल्या चांगले नझालेलयते. मग तिकिट पण देणार म्हणे अडीच.
अरे वा बापरे.
त्यामध्ये मग पार्लरचे जेवढे बेसिक सामान राहते. एक छोटा तुमचा सेटअप करू शकता बा चालू करू शकता पार्लर तुमचा. तेवढं सामान देत ती वॅग स्टर वॅग. फेशियल जॅकेट वॅक्स स्ट्रेट.
आणि मग प्रोडक्ट प्रोडक्ट कुठले असतील.
जे त्यांनी गव्हर्नमेंट दिलेले आहे ना गोल्ड चिकीट. च राहत असेल ते आपलं. नॅचुरलच नेचरचच राहते नेचरचच राहते. पण आपल्याला सध्या त्या किट देतात युज करायला. म्हणजे तुम्ही युज करा की म्हणजे कस अ तुम्ही सध्या चालू करू शकता तुमचा एक छोटासा तेवढ्यासाठीदा मग एक हेअ एक हेअर डा ड्रायर पण देतात त्याच्या ते आपण हेअर कट साठी वापरतो ना चांगलं कि मग त्याचत होकयची ते यपरन घालायचं तर मशीन वगैरे काय नाहीती कोणत्या देतात ते बघावं लागे ना हायफाय नाही हायफाय नाही देणार. कस आता एवढं तर आहेच आपल्याकडे म्हणामशी. म तर आता मी घेऊन ठेवलेल्या आहे बऱ्याच मी काय नाही ऑफर आली की घेऊन घे त्या माझ्याकडे स्ट्रेटनिंग आहे क्रिमपिंग आहे. कोणची ये.
तर तिन्हीच एकच राहतील ना कॉम्बिनेशन.
पण त लवकर खराब होते मग मशीन ते आपण युज नाही ती एक. भारी पण राहते मग खूप जाडीला तेन कर्ल्स मग असे कर्ल्स मोठे मोठे येतात एकदम जस बारीकवाले येत. नाही आणि मग ते आसा चटका बसते कधी कधी हु ते कसल वेगवे अस ना र की आपल्याला जे पाहिजे तेवढ एक मशीन घ्या करा पटपटा आसा ते सोप जाते म पाहु ना पण समोर हळूहळू वाढत आहे ते मग चांगला चांगला जे आपल्याला पाहिजे त्या मशीनी घेतायेत.
म मग माझ्याकडे फक्त ड्रायर आहे फक्त
हुम्म आता जरी नवीन आलेलं आहे एक कोंबल मस्त त्यानं मग टेस्ट पण होतात चांगले.
हो का टाकताल बरं लिंक
टाकीन ना मला घ्यायचं आहे ते मस्त असं कोम टाईप आहे ते की आपण केस विचरले की ते सरळ पण होतात मस्त टेन्शनच काम नाही काय ह ना माझा विचार चालू आहेेत घ्यायचा.
कारण मला माहितीय का ते केसांचं डिझाईन वगैरे
हा ना कस कुठ बाहेर घाई घाई जायचं ना तर पटकन झालं पाहिजे.
हुम्म तेच तर
येईल ना ते आता मी यांना म्हंटलं आपण पाहु म्हणला ऑफर आले की घे कस एकच हो आता बघ घेईना आता मी आज ऑफर आहे म्हण ते आज नाही तू उद्या तेवढ्यात टाक
हा. हो त्या त्याच्यांकडे क्रेडिट कार्ड काहीतरी आहे ना थोडंस आ
हो कार्ड आहे त्यांच्याकडे हु म्हणेण